हॅलो, येतोय का आवाज? जॉईनिंग कॉलच येत होत किती वेळा आपल्या दोघींच्या कॉलला काय माहिती का तसं होतं बाकीच्यांना लागतो.
अच्छा.
हा, जॉईनिंग कॉल जॉइनिंग कॉल येत. रेंज कमी आहे का?
नाही नाही, मी आहे नेटवर्क मध्येच. बाहेरन येऊन थांबले. तुमचं मेसेज कॉल आल्यानंतर‌.
अच्छा. तुम्ही केलंय ना, आता कॉल ह हा,
कनेक्ट झाला मे बी एक सेकंद
हा हा, असू द्या. मग तुमचे पण किती झालेत कॉल? तुमचे कॉल किती झालेत?
अ हॅलो, हा नेक्स्ट तुम्ही सांगा ना, एखादी रेसिपी तुमची.
हा नाही तुमची सांबरच राहिली आधी ती कंटिन्यू करा मग आपण
हा मग सांबारची करते मग अं, मी सांबरसाठी अ हि जी तुर दाळ मुग दाळ आणि थोडीशी मसुर दाळ म्हणजे सम सपोज मी दोन वाटी जर तुरडाळ घेतली. तर एक वाटीच मुग अ एक वाटीच मुग दाळ आणि एकच वाटी हे घेते मसुर दाळ चम्मच जेवढ्या प्रमाणात आपण घेतलंय. समजा एक चमच जर ते दोन चमच तुर दाळ घेत तर एक एक चमच हे घ्यायच्या.
हा, बर.
च्या प्रमाणात त्याच्यात दुधी भोपळा अ त्याच्यात थोडंस अ हे बटाटा बटाटा टाकते आणि शिजवताना त्याच्यामध्ये कडीपत्ता चिरलेला कांदा, सोलेली लसूण, टोमॅटो आणि शेव
हम्
हळद, मीठ ह्याच्यात ह्याच्या तीन ते चार सुट्ट्या करून घे
शिजायला टाकून
हा चांगली शिट्टी होऊन जाते ना त्याला मग फोडणीसाठी फक्त तेल टाकायचं त्याला जिरं, मोहरी त्याच्यानंतर अ तडक्याची मिरची नसते का ती लाल ती टाकते हा आलं लसूण पेस्ट हे चांगलं परतून घेते आणि तेव्हा त्यात कांदागैरे काहीच नाही टाकत कारण मी शिजताना ऑलरेडी डाळीत सगळ टाकते ते हो हा आणि त्यानंतर मग त्यात सांबर मसाला तुम्हाला हव तस हे अ तिखट मिठ हे टाक न घेते थोडास हिंग फोडणीलाच टाकते बरं का सुरुवातीला विसरले मी सांगायच तुम्हाला हिंग टाकते आणि तो तडका चांगला देऊन घेते. आणि सांबरला उकळा आला की मग थोडासा चिंचेचा कोळ आणि मग गुळ थोडा टाकला त्याच्यात,
हा हा
आणि आणि चिरून थोडी कोथिंबीर वरून.
हा हा ह
हे असे सांबारचे आणि सांबार जेवढं छान शिजल जा त ना नॉर्मल आपल्या कमी गॅसवरती फक्त ते हलवत राहायचं कारण डाळ तळाला जाऊन बसते ना पातिल्याच्या थोडं करपण्याची शक्यता असते. त्यामुळे सावकाश हलवत राहायचं नेहमीने. जर वाटलंच कुणाला एकदम अजून तुम्हाला छान सांबर हे करायचंय त्याला बटरचा तडका दिला ना बटरच्या तडका्या अजून छान बनत सांबर तवा पॅन आपला असतो ना याचा हो तडक्याचा
तडक्याचा,
थोडस बटर टाकायचं अगदी तेल अगोदर थोडं टाकून घ्यायचं ब टर जळलं जात मग त्यामुळे थोडस मग त्यात बटर तेल टाकायच त्यात थोडस हिंग जिरे टाकायचे. आणि मग लसूण एकदम बारीक कापलेला लसूण आणि मग कढीपत्ता.
अच्छा
आता तडकावरून द्यायचा मग ते अजून टेस्टी बनत सांबर हम्म ते ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकताय नसेला आवडत तर नका
तर नाही बरोबर नाही आवडत हा. पावभाजी च जास्त खातो आम्ही.
हा तर माझ्या कुटुंबात सगळ्यांना आवडतं ते त्याच्यामुळे मी तसं बनवते. पण पाहुणे वगैरे आल्यानंतर नाही बनत.
नाही का बरोबर. हम्म आमच्या इकडे तर राजस्थानचे डाळभाटी ते फेमस.
हा
किथ पूनमला फोन करून सांगा माझा कॉल चालू फोन करू नको म्हणा माझा हॅलो
हॅलो
हा कॉल येत होता कट केला ह हम्म
अ खोबरं खोबऱ्याची चटणी बनवताना म प्रेफर करते खोबऱ्याचा वराचा का काळा भाग नाही काढायचा. मग चटणी छान पांढ शुभ्र बनते अदरवाईज मग ते खोबऱ्याच वरचसाल पण घातलं ना की थोडी चटणी मग काळसर होते.
हा, हा, ह--आम्ही असं प्रत्येक वेळी मग आपण असंच खोबरं टाकतो. ना चिरून एवढून होतं माहितीय बाबा तेळ
हा नाही मग ते थोडीशी काळसर होते छत्री आपली चटणी बनवलेली ह्याची टाकली की आणि ते अजून छान बनते म्हणजे जस एका साईड ला पाणी एका साइड ला ते खोबरं असं नाही होत त्यात थोडस अजून आहे ना डाळवं नसतं का ह्याच
जाडा
डाळं थोडं टाकायचं एकदम थोडंसं म्हणजे एखादा चममच वगैरे आणि लसूण कमी टाकायच चटणीला वाटताना एका दुसरीच पाकळी टाकायची हे सगळं वाटून घ्यायचं मीठ आणि, साखर टाकून त्यानंतर मग दह्यातली नाही. नाही नाही नॉर्मल आपले हा तुम्ही दह्यातली करताय का
अ नाही नाही दोन्ही पण करते कधी असे कधी तसे
दह्यातली दह्यातली मी नाही पाहिली कधी मला सांगा ना तुम्ही
हा आता तुम्ही तस खोबरच सांगितलं ना सगळं ते सगळ त तेचबारीक करून घ्यायच मिक्सर ला हिरवी मिरची थोडीशी साखर मीठ वगैरे पण ते सगळं नंतर ह्यामध्ये थोड मिक्स करायचं
अच्छा ती पण टेस्टी बनत असेल
हो, हो, हो, छां्
अच्छा
हम्
तशी कढची पण कढीची रेसिपी पण छान आहे माझीवाली म्हणजे मा पुण्यात लग्न होऊन गेल्यानंतर सर्वांना तिथे माझ्या आजची कडी आवडते आठवड्या दोन ते तीन वेळाला माझ्या कुटुंबात असत कडी का हा
हिर मिरची, लसूण, जिरं, खोबरं, वाटून घेता का
नाही, नाही, नाही, मी काय करते अ दही घेते एक वाटी दही घेतलं त्यात चार वाटी पाणी टाक थोडस बेसन एक चम्मच बेसन अस तर अर्धा चम्मच अ ज्वारीचं पीठ टाकायचं त्याच्या
कडी होठायची आमचं कडे
हा कडीमध्ये म्हणजे ताक घ्यायचं त्या ताकात थोडस ज्वारीचं पीठ थोडस अ हच बेसनचं पीठ हे सगळं चांगलं रविने एकसारखं करून खेळतात पिठाच्या गुठल्यावर नाही राहाला पाहिजेत किंवा मग तुम्हाला वाट आपलं पाणी करून घलं तुम्ही बेटाचं तरी चालेल त्याच्यात पाण्यात थोडं पिट टाक ते हलवून मग वतायचं आणि त्यानंतर मग ते साईडला ठेवून द्यायच त्यात मीठ टाकून, आणि फोडणीला घाल त्यांना मग जिरं मोहरी खूप सारा अं धा बारा पाकळ्या लसून घ्यायचा लसूण असायलाच पाहिज चांगला जास्त तरच त्याला चांगला टेस्ट येते.
अच्छा हा बरं.
अं लसूण टाकायचे कडीपत्ता भरपूर टाकायचा आणि हळद टाकायची फोडणीतच आणि गॅस बंद करायचा आणि मग वरून ते वतायच आणि कमी गॅस वरती ते उ कळून घ्यायचं नाहीतर मग ते फुटलं जातं दह्यामुळे दह्याला हीट दिल्यामुळे ते मग फुटली जाते कडी म्हणून मग ती सावकाश एकदम कमी गॅसवरती हलवत हलवत हलवत ते रेसिपी मग पूर्ण होऊन जात ते.
अच्छा इकडं असं कडी पकोडा कारत्यात. अच्छा आमच्या इकडे अशी कडी पकोडा आंबट आमच्या इकडे स्वीट्स हां.
हा इकडे आंबट गोड नसते, इकडे फक् त आंबट असते आमच्याकडे कारण माझ्या सासूबाईंना पण आंबट गोड आवडत न्हाय. न मिस्टरांना पण आवडत
हम् हम्. आमची ती तुम्हाला हेजी माहितीय चकुलेची आमटी म्हणजे अशी चकुल्याची आमटी माहतीय का? चकुल्याची आमटी माहतीये?
हम् नाय नाय नाय.
बेसन पिठाचे आपली चकुल्याची आमटी.
नाही नाही मी नाही खाल्ली पण नाही आणि माहिती पण नाही.
मसाला असतो ना आपण जसा काळा मसाला करून घेतो मटणाच्या किंवा चिकनच्या सब्जीला भाजीला तसा तो मसाला करून घ्यायचा पूर्ण आणि तो भाजाय म्हणजे मस्त तेल सुटोस्तपर्यंत भाजायचा भाजल्यानंतरय कणाय आपण बेसन पिठातय कणाय चटणी मीठ आणि हळद टाकायची. आणि ते घट्ट मळून घ्यायचं आणि ते घट्ट मळल्यानंतर छोटे छोटे तेचेअसे हुंडे करायचे हाताने आपले होईल तसे छोटे छोटे असे अम्म्म काय म्हणतात त्याला दामटे असे छोटे छोटे हाताने आणि तसे ते भाजीत सोडायचे. खूप छान लागते भाजी मसाल्याची हो मग ते शिजतं म ते त्या भाजीत हं. छान लागतं मग आणि असेच सेम मग भज्याची आमटी पण करते माझी मम्मी मग आपले प ते आपण अं बेसनपीठात हळद मीठ चटणी टाक नीसते घट्टपीठ म असे भजे सोडून घ्यायचे आणि नंतर मग असे सेम प्रोसेस करून फक्त त्यात भजे सोडायचे ते पण खूप छान लागतं.
हम्म हम्म.
हम्म. हम्म बाळ काय झोपलय का तुमचं?
नाही नाही बाळ तिकडं पलीकडं बसलय काकींच्या घरी.
अच्छा.
हा.
ह ह मी पण तुमच्याबर बोलता बोलता पाट ते की चुकीच च आहे की.
नाही चांगलंय चांगलंय. ह.
हम.
हा. बाकी? अजून मग? बटाट्याच्या भाजीसोबत काय तुमच्याकडे असतं फेमस आमच्याकडं डाळीच्या आमटी वगैरे असं बनवतात. आणि मागू दिल न का.
बटाट्याची भाजी सुकी असल्यावर डाळीची आमटी करते ना मी. पण बटाटा आता मी रस्साभाजी केली ना. म्हणून मग असं भात करते. सकाळी मी चण्याची केली होती देशी चण्याची. देशी आपले हरभरे असतात त्याची केली होती. मग ते पण आहे. ते पण सुके बनवले होते मुलांना डब्याला. आम्हाला खायला चे अ रसाभजी केली होती मसाल्याचे म्हणून मग ते पण आहे. अस हम्म. भात केलं की, मुलांना तर जास्त भातच आवडतो.
नाही ते आहेच. मुलांच्या आवडी प्रमाण बनवावं लागतं घरी.
हो.
हम्म.
हा.
चालेल चालेल चालेल.
हा. आमचे दहा मिनिटांनंतर आपण कॉल कट करू शकतो ना.
अं हं ते ऑटोमॅटिक होतो मे बी काहीतरी.
हा दहा ते अकरा मिनटांच्या पर्यंत करायचं आहे कट सांगितलंय. हुं. मग परत मी करू शकते ना तुम्हाला?
अं हा एक मिनिट हे कम्युनिकेशन इथ नाही.
हा ओके. इकडे
चालेल चालेल.
हो.
अच्छा.
मला काय माहितच नाही. हा.